हा, काय करतोय, येतोय, काय करतोय?
काय नाही. आवरल आता ऑफिसमध्ये जायचं.
होय, हा, हा-हा-हा पाऊस आहे का?
पाऊस आहे की.
हम्म्, इकडं नुसतं अंधारून आले, पण पाऊस नाहीये.
हम्म हम्म
हम्म भरपूर पाऊस आहे ना तिकडे
होय हाय की
हम्म फिरायला कुठे जाणार आहे मग काय प्लॅनिंग केलंय
जाणारे की गोव्याला
सरांनी सरांनी केलंय ना वाटत काही तरी
कुठल्या
जगताप सरांनी
ती वय काय माहीत
हम्म ह नाही नाही तिकडं फिरण्यासारखं काय आहे विचारते ना म्हणून म्हटल
ते असच विचारत होती
हम् हम्म चाल तय आज नाश्ता क्षितिजा ला केलता पण नाही तिच हे होत नाही हम्म तिज नाही नाही नाही
हम्म
हम्म
तुझे किती पूर्ण झाल्यात
माझे झाले किती आता नव्वा
होय
हम्म हम्म हम्म आणि हे काय बरं नाश्ता काय होता आज
नाष्टा पोहे
हम्म
बुंदीचा लाडू
होय हा बुंदीचा लाडू
प्रसादात काल भेटलेला
हा हा हा हा हा हा
चकली केलेली आईनं
होय काय झाल जाणार आहे का नाही मग तुम्ही तिकड पुण्याला
नाही नाही
हम् ह हम हम् हम हम्
आता काय सुट्टी नाही
रविवारी पण नाही व्हय तुला सुट्टी
रविवारी पण काम असतय मदनच फोन करत्यात
हम्म एक दिवस द्या म्हणायचं सुट्टी
बघू की आता
हम् हम चालतय हम आणि काय मग इकड पाऊस नाही बाबा आता येईल एवढा येईल जोरात की बास एवढं अंधारून आलय
हम्म हम्
काल जाऊन आलास का देवाला?
महादेवाला गेलतो. महादेव
महादेवाला गेेलतास होय? हम्म, हम्म.
हम्म.
आम्ही आमच्या स्वामी समर्थांना गेलतो
हम्म.
हम्म. हा.
चांगलं हाय.
हम्म. हा. कसलं छान? काल अं अम सगळं जाऊन, तिथं पुस्तक वाचून सगळी करून आलो मग आम्ही
हम्म.
हम्म. छान वाटतंय पण मंदिरात गेल्यावर. अक्कलकोटला काल केवढी गर्दी होती!
बघितलं की व्हिडिओ.
हम्म. लई गर्दी होती. जायला पाहिजे हुतं आपण. हम्म.
गर्दीत
हम्म. जायचंय बरं का आपण, एकदा अक्कलकोटला
गप घरात बसायचं
हम्म जाऊन यायचं पण. एकदा हम्म. तुला घेऊन जायचंय मला
हम्म.
हम्म, मी सांगितलंय. स्वामींना सांगितलंय मी
आम्ही जाऊन आलोय
हा. बुद्धी द्या चांगली. मी घेऊन येते तीथपर्यंत हम्म. मग स्वामी म्हटले बरं, देतो. हम्म. त्यामुळं मग बुद्धी चांगली दिली की मग जायचं.
हम्म.
हम्म. ते. आणि काय मग? आज किती वाजता जाणारे ऑफिसला?
ऑफिसला, आत्ता जायचं.
हम्. हम्म. हं.
पाच दहा मिनटानं.
हा. यंदा गणपती, तिकडेच बसवणार ना तुम्ही?
होय.
हम्म.
बघू की.
तिथं जागा रिकामी आहे ना त्यामुळे काय, आता इकडं फुल झालं. बंगला झाला.
झालं सगळं फुल.
हम्म हं. तिथं कसं ती, बापूंच्या दुकानामुळं तिथं सगळी येतात ना. गर्दी असत्या तिथं. हीकडं आपल्या इकडं म्हणजे जरा, हि होतं ना आउटसाईड ला होतं असं. एकदमच आत
हम्म.
तिथं बरोबर कॉर्नर आहे ना?
होय
त्यामुळे जाता येतता मागच्या कॉलनीत पुढच्या कॉलनीत सगळंच बरोबर होतय तिथं.
होय.
हम्म. अ हम्म. आई टाकायचना ही काय ते राजगीराची लाडु हे जरा खात जा की सकाळचं जरासं.
खाल्ल्यावर की बुंदीचा लाडू.
हा ह् हम्. आई चाल म्हणली असेल ना मंदिरात.
आई गेलती काल दत्ताच्या मंदिरात जेवन होतं वाटतं.
होय काय हम इथं पण काल होत म्हणजे प्रसाद होता इथं. पप्पा जातात ना इथं आरतीला.
हम्म.
हा मग तिथं पण होत हे अ जेवण म्हणजे त्यांनी त्याना म्हंग का नाही जेवणच दिलं. हा शिरा, भात, आमटी, भाजी, दिली मग काही पप्पा जेवायला गेले नाहीत. मग पप्पांना दिला डबा भरून पप्पा आले पप्पांना घरी दिलं होत.
हो.
हम्म हम् म्हणजे ती जर गुरुवारी. आणि जर ह्याला म्हणजे पौर्णिमेला दर गुरुवारी आरतीला जातात ना तिथं पप्पा. मग ती. प्रसाद द्यायला लागतो. कोणीतरी मग आपण एकदा दिलता आपण काय दिलता? एकदा मी हे दिलत केळी दिलती एकदा भडंग दिलत. एका प्रसादाला असं केलत मग आता अ हे केलं. मग आता त्या एका माणसानं म्हटलं प्रसादाला काय दुसरं देण्यापेक्षा शिरा भात आमटीन भाजी देतो. मग तिथे त्यांच तेवढं हम् हे केलं जेवढ्या आरतीला असतात ना तेवढ्यांनाच प्रसाद दिला बाकीच दुसरं कोण नव्हतं त्यांची ग्रुप काढलाय त्यांनी तेवढ्यांनाच होता प्रसाद. हम्म एक सात आट पोरं येतात आपल्या आरतीला संध्याकाळच्या कि पोर आणि ठेवणार आहे की मी आ गेल्या वेळेस पण पौर्णिमेला चाल होतं. कि ते एक जण होते. आणि पप्पा असं दोघांच्यात मिळून द्यायचं असं चाललेलं. हम्म पण ते काय झालं काय माहिती? मग त्यांच कॅन्सल झालं मग पप्पाना म्हंटलंय आता कोण असलं पार्टनरशिपला आपल्याला तर मग एक पन्नास लोक कांच आपण काय येईल ते वाटणीला देऊया म्हणल. हम्म म चालत म्हटल.
चांगला महा प्रसाद द्यायला मी.
अन्नदान, अन्नदान हे करावं आपण नुसतं दुसऱ्याने दिलेलं खाऊन यायचं नसते. आपण अन्नदान करायचं असते.
मग ती सांगते की तू शाही पडलीये परत अंगूररबडी अ परत वेज बिर्याणी, परत अजुन फुलकं.
अ द्यायचं. देवानं जर माझ्या पोराला चांगलं हे केलं नाही तर मी शंभर टक्के देणार. एकशे एक एकशे एक टक्का देणार. हम्म दे ना मी काही दुसऱ्यांचं खाऊन येत नाही सारखं.
हम्म
मी देतो सगळ्यांना.
मी पण सगळ्यांना जेवाय देतो.
हा कळालं कळालं हां कळालं मला, हो ना कळालं की. म्हणून तर आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही ना.
तुझ्यापेक्षा जास्त अन्नदान केलंय मी गरिबां
होय होय तेच की होय अन्नदान करायचं असते की, हा करायचच असते हम्म हम्म. अन्नदान केलं तर प्रगती होती. हम्म त्यामुळं अन्न हा मग होतीच की प्रगती, मग आता कश आता कशात कमी पडलेय मस्त पैकी गाडी भारीतली. आता काय आता फोर व्हीलर घ्यायचे आणि मग काय.
हम्म
हा आणि मग,
पैसे साठवलेस का?
साठवलेत की कधी पाहिजेत सांग.
दिवाळीला घेऊन ये येताना.
ह येणार की हा हा येणार येणार. का त्या गाडीतन बसूनच येऊ दिवाळीला.
नको.
हा हा एक दिवस नक्की येईल तो पण.
हम्म
हा कसं असतं माहित आहे का आपण सगळं कराय व्यवस्थित ही करायचं असते. साठवायचं असते असं दिलं की लगेच उदळपट्टी करून काय होत नाही. हम्म मग काय तर हो.
हम्म
त्याशिवाय गाडी घोडा कसा येणार. हम्म हाय का नाही. मग आता रेनकोट घालून जातोस का? ऑफिस ला का जातोच भिजत, भिजत
कशाला घेतलंय मग रेनकोट.
हम्म ती छत्रे छान होती. रे
कुठली?
की परवा हे केलेली.
त्या ऑफिस ची मधली आहे छत्री.
होय छान होती आरे ती छत्री मला कोण म्हटलं अ छत्री कुठून आणलीया म्हणून. बहुतेक दिदी मावशी म्हणली मावशी म्हणली.
पण मावशीला कसा काय फोटो मी मावशीला पाठवलाच नव्हता.
नाही ती श्रुतीने ठेवलेल ना स्टेटसला.
होय.
हां ते बघितलं असलं रे.
हम्म हम्म.
हम्म ते बघितलं असेल मावशीन.
छत्री भेटती की तसली ऑनलाईन, सहाशे रुपयाला आहे ती छत्री! सहाशे!
होय हां हम्म. खरं गणपतीला आणायला पाहिजे होती आपण. नाही पण आपल्यात लई डेकोरेशन करून चालत नाही तसलं. हाय की नाही.
हम्म.
बरं हम्म आपल्यात चालत नाही तसलं डेकोरेशन. हम्म लई हे केलेलं. आणि आपल्यात जागा नाही ना हॉल छोटा आहे. त्यातच सोफा आणि ते सगळं असल्यामुळं. हे नाही होत हम्म.
होय.
हम्म. यावेेळेस मी गौरीला येणार आहे. गणपतीला शक्यतो नाही येणार. हम्म ला गौरीलाच दोन तीन दिवस कारण परतन कसं झालंय अ शनिवारी गौरी गणपती जातेत. मग ते गेले की रविवारी यायचं मग. परत असं म्हणतोय गौरी दिवशी सकाळी लवकर निघायचं.
हम्म.
हम्म परीक्षा आहे रे, हां हां येतो. मग हां आणि गणपतीला डेकोरेशन करून ठेव मग मी ये ई तोपर्यंत छान अस हम्म.
चालतय ठेऊ का?
हां चालतय हां आणि हे विचारलो की त्याला येणार आहेस कधी? सुट्टीला दिवाळीच्या येणार आहे म्हणून सांगितला अद्वैत.
हम्म.
दिवाळीच्या सुट्टीला येणार आहे मी हां. येतोय म्हंटला आधी मधी नाही का! तर नाही म्हणतोय. हां चालतंय चालतंय हम्म हां. झालं का पूर्ण?
झालंय.
हां चालतंय हम्म ठेव.
हम्म.